हॅलो.
काय करत्यास?
काय नाही भांडी घासाय लागलोय. तुम्ही?
काय भांडीच घासत बसतीस काय.
नाही. आता जेवण पण करायचंय. म्हणजे मगाशी घासणार म्हंटलेलो, खरं आत्ता घासाय लागलोय मी. फोन घेऊन बसलेल.
अभ्यास पण करत जा. फोन घेऊन बसत्यास.
हो. करायला तर पाहिजे. खरं काय करू. फोन मध्ये लक्ष लागलं की ते काढायच अवघड होतय.
कॉलेज ला रोज जातेस का नाही?
होय होय जातोय की. फक्त या आठवड्यात एक, दोनच दिवस चुकवल्यात. ते पण माझ्या मैत्रिणीचं ऐकून हा.
मैत्रिणी तेवढंच सांगत असत्यात्या..
हम हो.
जीवलीस का नाही?
नाही अजून आता भांडी घासालोय मग जेवण करणार.
हा हा काय आहे. आज जेवायला?
आज जेवायला काय तिखट भात करणार आहे. खिचडा भात वानी रेसिपी सांगू?
हा सांग की.
अ आपण हे ना. कांदा आणि मिरची चिर रून घ्यायच. मसाले भाताला जशी हे करतोय तयारी तशीच करायची. कांदा, टोमॅटो, बटाटू आणि कोणत्या भाज्या घालणार अस ला तर घालायच्या तर त्या तेलातनं भाजून घ्यायचं. आम्ही सोयाबीन पण घालतोय.
हा हा.
ते नसतात होय त्याला सोयाजंक्स म्हणतात.
हा माहित आहे माहिती.
हॅलो.
हां.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो. हॅलो.
किती?
हॅलो. हॅलो, -
हॅलो.
हा येते का आवाज? हा.
हा येतोय सुकून ते ब्लूटूथला कनेक्ट झालता फ्रेनच्या.
हा हा.
म्हणूनच, हा ते भातात ना आम्ही सोयाबीन पण घालतो.
हा हा.
म्हणजे तेे घालून फोडणी द्या भाजून काढायचं ते पहिला भाजल्याव त्यामध्ये चटणी, मीठ घालायचं. नुसतं चट नी मीतच
आवडतो का तुला करायला?
हो मला . त्या मी एक्सपेरिमेंट्स पण केल्यातले जेवणावरती.
काय काय बनवलस आतापर्यंत?
आतापर्यंत मी ना हे बनवलंय अ समोसे बनवल्यात वेगळे परत आपली हेजी डाळ नसत्या मूगडाळ
हा मुगडाळ.
तेजे डोसा, आप्पे ते बनवले परत
पासन डोसा कसा केलास?
मूग डाळी रात्री भिजत घालायची मूग डाळ आणि ती भिजली ना सकाळी त्याला बारीक करून घ्यायचं त्यामध्ये बारीक करताना मिरची, लसूण कोथिंबे घालायचं. आणि बारीक करायचं चांगलं पेस्ट वानी आणि त्यामध्ये मीठ घालायचं नंतर न साईडला आणि आपण पिला आप्पे काही ते डोश्याला कसं पीठ करतोय ना
हा हा.
तसं पाणी करून त्याला थोडसं पातळ करून घ्यायचं. आणि तव्यावरती तेल लावून मग डोस्यावाने पसरवायचं ते होतं डोस्यावाने चांगलं.
आ हा.
पातळ पाहियजे असलं पातळ जाड पाहिजे असलं जाड.
मग स्वयंपाकात काय शेफ हाईस काय?
होय आम मला एक्सपेरिमेंट कराला आटतात. व्हिडिओत बघतोय मी. इन्स्टावरती बघितल कुठे युट्यूबवरती बघितो, स्वतः पण इन्व्हेंट करतोय मी लै काय काय रेसिपीज.
हा हा.
मीन कालच गवा्हाच्या पिताच्या पोळ्या म्हणजे ते आपल्या बेसनच्या पिठाची पोळी करत नाही व्हय. तस मीन घवाच्या पिठाची केली.
जमल्या का?
जमल्या की.
हम्म.
ते झालं आणि प आज गेलतो की कॉलेज ला.
मग आज काही कॉलेज मधे किस्सा झाला का नाही?
आज काय नाही झाला. लेक्चर झाले लेट पोहोचलो पहिलाच.
आ.
थोडा वेळ पहिलं लेक्चर ऑफच होतं मग दुसरं लेक्चर झालं त्यातन झोप यायलती लई माझ्या फ्रेंडला पण झोपयालती ते हो माझ्या फ्रेंडला पण झोपयालती
ह, ह
पुढे बसलेली पेंगल आणि मग कस तर लेक्चर अटेंड केलं तो पर्यंत सर गेलीत
वॉशरूम ला जायचं ब्रेक झाला जाऊन आलो आणि तोपर्यंत ती दिदी आली ती दुसरी फॉर्मची एक होती ती लगे हे टेस्ट घेतलीत
पेस्ट
होय पीओसीची म्हणजे गेली सो सोपी गेली की अनी एक सांगतो काय
हा
माझी फ्रेंड ना तिनं मला अभ्यासाच पाठवली खरं तिने स्वतः नाही केली काय आणि दिदी गेल्यावर ती साईडला ती फोन वरन नबघून लिवली आणि टाइम होता घर नाही केली ती स्क्रोल करत बसली आणि मी विचारलो काय तून अभ्यास का केली नाहीस परवा दिवशी तर म्हंटलीस की अ रियाक्शन केल्यात म्हणून तर मला काय म्हणत्या कि म्हणजे रिॲक्शन लिहून काढल्यात नुसतं
चांगलय की मैत्रिण तुझी
भारी आहे की नाही
होय
आणि म्हणतीया आम्ही काय करत नाही आम्ही एकदम टाइम वरती करतो आहे आधी काय नाहीे करायचं होय तसं बसत्यात मला टेंथला मला कमी होते किती ते एकाहत्तर काय तर होते
अ हा
त्यावेळी अभ्यास तेन करत नव्हतो मी जास्त आणि ह होय
शेवट वर्ष असते ना शाळेतली त्यामुळे मज्जा
होय जे सगळ्या दहावी तर एका का नाही माझी काय गणपतीपुळ्याला गेलतो तिथं पँट घातलेली पांढऱ्या व्हाईट कलरची प्लाजो आणि ती भिज ली बिना विचारता करता पाणी गेलो मी इली आणि भिजल्यावर आलो सगळ आर पार दिसायल आलं म्हणून वाळायसाठी बाहेर आणि ते त्याला माती लागली ते सगळे चिक्कल आणि झालं मी तसच फिराल तो पूर्ण दिवस सगळे सगळे खुळ्यावाणी बघायलतीत
होय काय
हो कोण आलीय ही खुळी म्हणून आणि पर्यंत नंतर न एक झालं तर एका ह्याची पॅन्टच फाटली
दहावीत कुठ, कुठ गेलती ट्रीप तुमची
दहावीत आमची गेलती हे म वरन एक आहे रत्नागिरीच्याच हिकड बघा.
हां. हां.
हं. हां. तिगडे एक गेल तो. परत ते रथ मंदिर आहे तिथे एक गेलतो.
मग मज्जा केली असतील दहावीत.
हो. खूप मज्जा झाली. रत्नागिरीला पण- बारावीत ट्रिप नाही गेली. बारावीत नेलीच नाही आमची.
हम्.
आणि बारावीत मी कॉलेजमध्ये एक बसत होतो म्हणजे- मी एका कॉलेज मधन दुसऱ्या कॉलेजमध्ये आलतो ना? अकरावी एका कॉलेजमध्ये केली. त्यांनी बारावी त्यामुळे फ्रेंड्स जास्त काही नाही बनवलं म्ह ना.
होय.
हम्म.
आणि आत्ता?
आता आहे की फ्रेंड्स? आता म भांडतोय मी. होय. आत्ता भांडतोय मी. माझी जागा का नाही पकडली?
हा.
दररोज दररोज माझी फ्रेंड माझी जागा पकडत नाही. सोडत्या दुसऱ्यांसोबत बसत्या.
असली कसली आहे?
बघा की. आणि काय जेवण झाल तुमचं? हॅलो. नाही अजून जेवायचंय बघ. हम्म.
आज आमच्या गावचा बाजार ए. बाजारात गेलती आत्ता आले.
होय?
होय. काय म्हणलीस?
बाजारात दंगा मज्जा आली काय? हॅलो.
होय खूप मज्जा येतेया. दर शुक्रवारच मी बाजारात जाते.
होय?
होय. तेवढा दंगा ऐकायला.
भाजी करायची.
हां.
हा. हं. मी तर आत नाही जात. आमचा पण शुक्रवारीच येतोय. शुक्रवारी सकाळी अस- तोय. तेच कबनूरचा.
हा. इथे संध्याकाळचा अस-
हम्. आमच्या इथे इचलीकरंजीचा पण असतोय. संध्याकाळचा मोठा भरतोय. लागते मम्मी जात नाही.
हम्म. आमच्या घराच्या जवळच असतेया आणि त्यामुळे सगळीच जाते.
हम्म? लागते मी तर जातच नाही कंटाळून. आमचा म्हणतोय जाऊन- बाकी डाळींचा बाजार करायला- मी जात नाही जास्त. तो लांब असतोय म्हणून. बाकी डाळीं- बाजार पण करायला जातोय मी मार्ट मध्ये ते हा ते तेवढंच आणि तुमचं कसं चालू ये सगळे काम देऊन.
आमची चांगली चालू आहेत बघ कॉलेज चालू आहे.
हू काय करताय तुम्ही
मी इंजिनियरिंग करतीया.
इंजिनिअरिंग अवघड असते ना ले
असतय.
ह करायला पाहिजे.
तेच की
इंजिनिअरिंगच मला तर मॅथस येत नाही म्हणजे म घेतलंच नाही ते काय?
नाही माझं मॅथस चांगलं आहे बायोच माझ ले अवघड ये.
मला मॅथस ले अवघड जात मी विचार करत बसते मल्टिफिकेशन मध्ये पण आम्ही लॅबमध्ये पण कॅल्क्युलेटर नेतोय. बेरीज आणि हे करायला येतं बाकी
आणि स अ मग काय म्हणत नाहीत का?
नाही काय नाही म्हणत.
ह हम्
चालत म्हणतात कॅल्क्युलेटर त्यांनी नाही दिलीत की आम्हाला न उत्तरच काढायला येत नाहीत असं ह्याच्यातलं. अ ते असते ना काय भागाकार आणि भाग- मधलं मला तर ते येतं जमतच नाही जास्त.
तुझ्या मैत्रिनीना पण जमत नाही काय?
मैत्रिण बहुतेक ती पण वापरते कॅल्क्युलेटर.
हा हा
दिले विचारायले पाहिजे. गाडी नाही मला सायकल चालवायला येतं नाही गाडी काय?
म्हणजे डबल सीटच नाही येतं डबल सीटच सायकल सिंगल पण रोडवरती कोण नसल तरच.
एवढी बी तेस.
भेत नाही मी मला चालवाला येत नाही समोरच्या अंगावरती गेली तर काय करू समोरच्याला पाहिजे
होय
होय
काय मघ आणि
हॅलो चालतंय ठेवतो काय. भांडी घासून
हा ठीक हा हा पाच मिनट पाच मिनट बाई. अकरा सहा झाले नाही